हॅलो
हा बोल मग तिचा भाऊ सांगाल तर की कोर्डीच्या कॉलेज मध्ये अठ्ठावीसशे लोकां ऍट अ टाइम म्हणजे सगळे जेवढे जेवढे त्यांचे कुठ कुठ कॉलेजेस आहेत की नाही त्या सगळ्या कॉलेज सगळ्यांचा एकाच कॉलेज मध्ये कॅम्पस डे भरतोय नाही का दुसरं कोणत सिलेक्ट त्यात भक्ती म्हणजे माझ्या भावाच्या बॅचला माझा भाऊ आणि अजून एक कोणता सिलेक्ट झातो कारण तुझ भाऊ टॉपर होता त्या कॉलेजचा आणि त्यामुळ त्याला मिळालं जॉब तिथं म्हणली आणि म्हणजे तिथं लही असते मग तिचा भाऊ तिला काय म्हणतो माहिती आहे का असं कुठलं कॅम्पस कॉलेज डिपेंड म्हणजे आता आपण तेच सांगत होतो की ग नाही का कॉलेज मॅटर करत नाही स्किल्स वर सगळं असते
वय
आपण हे सांग आपला ऐकल नाही नाही कॅम्पस चांगल पाहिजे कॉलेज चांगलं पाहिजे कॉलेज ला टाक आणि तिचा भाऊ सांगितल्यावर तिला पटल तिचा भाऊ काय सांगितला तिला कॉलेज झालं तर मॅटर करत कॉलेज कुठ पण मिळ दे ते घे फक्त तुझी तुझी स्किलस वाढव आम्ही तुला हेच सांगालतो पहिला बस कुठलं पण कॉलेज घेल तर नाही नाही अगं तो असं म्हणला की कॉलेज कुठलं पण घे पुण्यातलच घे मग तू पुण्यातलं कॉलेज घ्या अस पण तू हॉस्टेल जायच तर पैसे भरणारच असतेस पुण्यात एकदा आलं की तुला इथ कुठली पण क लगेच लगेच इंटर्नशिप मिळतात पुण्यातल्या पुण्यात मग तू कॉलेज करत करत तू एक वर्ष कॉलेजला जायचं कंटिन्यू आणि दुसऱ्या वर्षी म्हणायचं नाही माझा प्रोब्लेम आहे म्हणून फॅमिली - प्रोब्लेम नाही कंटिन्यू कॉलेज करू शकत. आणि एक्सटर्नल कॉलेज करायच आणि एक वर्ष कुठ तर हे करायच म्हणुनअंदा - छप करायची -
हम्म म्हणजे पुण्यातच घेणार आहे ग -
तिझं पुण्यातच फिक्स हाय बघतो.
होय तिला पुण्याला जायचंच तिला इथं राहाचच नाही मेन गोष्ट -
बघ की तर -
तर तिला कळाला पाहिजे बाई ते सोड -
आपण तर काय बोलू शकत नाही सोड आता काय सांगून तर फायदा नाही.
तेवढ मग घेऊ दे आणि र रीघ रीट नको बाई की काच राहिलो हां -
हा तिथं खर तिन तिथ ऍडमिशन घेऊन पण जर जॉब बी मिळाला नाही ती - आता जी स्वप्न बगाल्या ती झाली नाहीती किणी त्याच्या दुप्पट तिला रिग्रेट होणार आणि आपली शब्द ति - आठवणार आहेत मग तिला तेंव्हा वाटणार उगाच येवढा पैसा - घालवलं तथ इथच राहून - पण म्हणजे तिला जर नाही मिळालं आपल्याला मिळालं तर ती म्हणणार तिथ राऊन यांनी केल्या आणि मी - येऊन पण मी करू शकलो नाही असं होऊ नये ती करू दे सोडा मला आनंद - आनंद च आहे ती केली तर पण सांगलोय आपण दोन्ही चार बाजून विचार करायला पाहिजे.
पाहिजे होय!
पहिला मी पण आपण पण पहिला म्हणतच पुण्याला घेत प पण - रियालिटी क आली की नाही आपलं विचार आपोआप बदलतात.
हा बारावी नंतर मी पण असाच विचार करायचो बा चांगल्या कॉलेजमध्ये - खरंच आता अंब बी सी ए येऊन पण नंतर कळलच! सोड म्हणाले की काय नसतय स्किल्स वर डिपेंड असतय अर्पिता सारखी मुलगी इथन जाऊ शकते तर मग - आपण का जाऊ शकत नाही.
म मग तेच ग तेच तर आणि मी काय म्हणालोय! आपण बी सी ए ला आपण येऊपर्यंत आपण म्हणत होतो चांगलं कॉलेज घेणार - घ्यायचं चांगलं कॉलेज पाहिजे पुण्याला जायचं आपण म्हणत होतो की पुण्याला जायचं पुण्याच - कॉलेज घ्यायचं असं तसं - फी माफ झा म्हण आता सग फी माफ पुण्यालाच घ्या पण कळलं ना ति रहाणीमान आपल्याला - परवडण्यासारखं नाही हॉस्टेलच्या फीस एक- एक लाख रुपये मग -
तेच के खर्च बघूनच आपण थांबलय बा -
मग तेच की विचार कुठ तरी चार बाजून आपण पण करायला पाहिजे. आपल्याला तिकड सूट व्हायला पाहिजे एक वे आपण पंधरा हजार - जरी जॉब करत असतो तरी मी विचार केलो नसतो पंधरा हजार आहेत नव दहा हजार इकडं तिकडे खर्च - ला खापिण्यात हॉस्टेल -. मेस हे ते पाच हजार तर आपली सेविंग राहत्या तीन हजार सेविंग राह -. त्या दोन हजार आपल्या वरच्या खर्चाला येतात हे विचार करून गेलो अस..
तेच की.
पण काय नाही आपल्याला -. मी पण आता तेच म्हणतो इथच करायचं पहिला एक दीड महिना व्यवस्थित करायच! दीड वर्ष शेवटच्या सहा महिन्यात इंटर्नशिप हूडकायची इंटर्नशिप करायची एक्परयन्स आला की त्या - जॉब ऑटोमॅटिक मिळतो.
करायचच आता सोडायच नाही आता सुट्टी फर्स्ट एअर झाला तर या सुट्ट्या पडल्या तर कराय -
आणि सुट्ट्या बिट्ट्या नाही ऑनलाईन जर इंटर्नशिप मिळत असली कुठं पण राहून दिस काय पण आम्हाला नको - हो तुम्ही फुकट राबवून घ्या खर आम्ही एक्सपिरियन्ससाठी करतो ऑनलाईन कुठं पण.
तेच की तसच करायला पाहिजे.
मी तेच म्हणावले ब आता माझ्या डोक्यात तर हाय तसच आहे बघ. आता ते कॉलेज बघायच आणि सांगलेत पण इंटर्नशिप आहेत भरपूर कोल्हापुरात तेन. ऑनलाइन मिळते तर राहा आणि पहिले दोन तीन होय. पहिले दोन तीन महिने तर स्टायफॉन कुठलीच कंपनी देत नाही इंटर्नशिपला फ्री म पहिला फुकट करायाला लागते.
ब फुकट म का करायला लागतेवढ कोणाच असं कंपनी घेणार
कारण कुठ आणि एक्सपिरियन्स असल्याशिवाय सायफोन देतच नाही.
बाय.
आणि मग तीन चार महिन्याचा एक्सपिरिय्स मिळाला ना ऑटोमॅटिक सात हजारपासून पुढं स्टायफन चालू होत.
हम्म.
मग कसं करायचं?
तेच की चालते फुकट मध्ये करायच सवड माझं पण असं काय नाही की स्टायपंडच
आणि ऑनलाईन आहे म्हणल्यावर खूप ककट मध्ये चालत येण्याजण्याचा खर्च नसतोय. आणि काय असं पण आता आपण लॅपटॉप घेणारच आहे कराला येतय.
व्हय. ते तर आहेच सोड.
ती तुमची मैत्री नव्हती काय घरख कोण तिचं नाव? तिला श्रीमंत भक्तीची बेस्ट फ्रँड होती.
आतया.
हायग मुस्लीिम नव्हं हा राजनंदनी. राजनंदिनी तीन म्हण मी म्हणलं कराला पंधरा हजार पेमेंट हाय ते असं म्हणली. त जग मग हस्तक केली त्याना तुला का सांगीतली नाही. सांगलीत. चांगली हाईट ग इंटर हा एटशिप पंधरा दिस्त आयफणयतीला.
ती चालल्या सांगलीत कोल्हापूर न जाऊन तिथ सांगलीत चालल्या.
होय इंटर्नशिपला ती आणि तिजी मैत्रीण.
अगं राजनंदनी नवं ऋतुज्या ऋतुज्या. ऐ का ऋतुजा ग राजनंदिनी नव ऋतुजा ऋतुजा.
मग तीच ग कोणत ऋतुजा का राजमंदिनी मला माहित नाही.
हा मला परवा म्हंटली की ऋतुजा लागल्या सांगलेला.
हा मग तीच बघती ती आणि तझी मैत्री म्हनाली तुझी मैत्रीण तुला कास सांगली नाही? मग तर म्हटलं अगं काय माहिती मी विचारलो खरं मला म्हटली माझ्या मैत्रिणीनं हुडकून काढलेली. आणि तिला आणि मला आम्ही दोघी पण पहिला दोन तीन महिने फ्री म म्हणजे फुकट केलो. आणि नंतर आम्हालाच सायफंड चालू झाला आता पंधरा हजार सायफंड आहे त्यांना. पंधरा हजार म्हणजे काय कमी झालं काय ग?
पंधरा हजार म्हणजे पाच हजार ये जर झालीत की ग पाच हजार ये जा.
याय जायला पाच हजार पण लागत नाही नाझिया आपल्याला आता हे आहे.
पास आहे सोड हा महिन्याला एक हजार जत काढतोय पास माहिती आहे मला. नऊशे रुपयाच काय तर पास आहे तुझ महिन्याला.
आणि तो मुलगा हाय. मुलीना आणि हाफ तिकिट आहे.
व्हय समज ग्रहित हजार रुपये तर धर महिन्याला.
हजार रुपये महिन्याचं हजार वरचं चौद खायचं इकडे तिकडे तरी तेरा हजार रुपये तरी हातात राहत्यात.
व्हय.
मग मी म्हणलं म तुला सांगितली का नाही तर काय माहित बाय म्हटली तिच्या मैत्रिणीनं काढलेलं. सांगितली नाही असं मी म्हटलं असुदे सोड बघूया आपण सांगितली असती तर केली असतीस. बसत असल काय करत घरात काय नुसती बसली असल घरात. काय तर करत असणार आहे तिला म्हणजे तिची बहीण तिला सांगितलेली गं म्हणं. तिची ती दादाची मैत्रीण आहे ना कोणतरी. मी म्हणलं नाही का तू पुण्याला एवडा मोठा पॅकेज घेतला असं तसं ती. तुझं सांगालती त्यांच म्हणजे कंपनी जिथं करतोय ना त्यांच्या कंपनीकंड त्यांच्या आयडी लॉग इन करुन आपण जे पुढचे पुढचे कोर्सेस असतात की नाही आपण जे पैसे भरु शकतो पन्ना, पन्नास, साठ, साठ हजार फी भ करून
हा.
तसं त्यांच्या कंपनीकंड त्यांना ते कोर्सेस फ्री मध्ये शिकायला येतात. म्हणजे कुठल्या? कंपनीत कॅब जेमिनीला तेन ती कंपनी आता मोठ्या-मोठ्या त्या कंपनीमध्ये.
हम्म.
काय म्हणलं मग तसं नेतात म्हंटल्यावर मग भक्तीलापण तिने ईमेल बिमेल दिल. वाटतं खरं ते जे कोण आहे ज्यांची लॅपटॉप तेन आहेत त्याच्यावरच ओपन करायला लागते. नाहीतर ते युजरला ब्लॉक करतील तसं भक्तीला काय ते लेक्चर अटेंड करता आलं नाही त्यांनी ब्लॉक केलंय असं. म्हटली मला मग ते म्हटली टेकिची बहिण पण कॅब जेमिनी आ तीन महिने तीन जॉब बदलणार आहे त्यामुळे तीन महिने आता घरातच आहे ना तिची बहीण.
बर.
त्यात ती जर जर कोर्स करत असली तिच्या बहिणीचा आणि लॅपटॉप घेणाऱ्या म्हणज त्याच्या बहिणीच्या लॅपटॉपवर लॉग इन करून तिची बहिण शिकाल्या असं दाखवून ही शिकत असली तर काय माहितीय काय आपल्याला. स्किल्स डेव्हलपमेंट साठी म्हटलं होय शंभर टक्के शिकत असणार.
बर शिकतच असल सोड ति नाही सांगत बर आपल्याना काहिच.
नाही ती एवढी चिल राहू शकत्या ती म्हणजे एवढं मार्क कमी पडून चिल कशी काय राहिल्या. मला म्हणतीया आपल्याला मला एवढं मार्क पडून टेन्शन आला आपल्याला आणि तिला एवढं कमी पडून पण ती चिल कशी काय राहिली. कायच नाही स्टोर्या लावायचं रिला हे करायचं. फिरायला जायचं चांगलं चालूय तिचं.
काय तर केली असल सोडतीला. ठरवून ठेवली असेल कायतरी तीन कणि.
कोणास ठाउक. कारण घरातली पण तिच्या अशी काही शांत बसण्यासारखी नाहीयेत.
ते तर आहे सोड.
तिचं तिलाच माहित बई आता काय झालं?
हम्म काय ते आहेत की करत्यात.
मग मी मग आणि ती तृप्ती पण मला मगाशी काय सांग पून शिकवाल्या. मला म्हणत्या अ तुषारला तेन मेसेज करालतो केलतो अगं त्या रत्नाला कॉलेजची माहिती विचार हे विचार म्हणजे रनाच्या त्यांची ओळख नाही ना त्यामुळं मी म्हटलं अगं मला सांगशील कि नाही मी विचारलो असतो. मी विचारलं असतं माझ्याकडे नंबर आहे नायतर तू मॅसेज करशील. तर म्हटली अगं असं कसं हॅंव-तॅंव फराराजला मॅसेज केलतो म्हणली ॲडमिशन कुठं केलास? तर सर्फराज म्हणला मी तर युनिव्हर्सिटीत केलोय. मला म्हणली युनिव्हर्सिटीत. मी म्हणलं त्या तिघांच पण झालंय वाटतं युनिव्हसिटीत अस तसं म्हणली.
हुं.
अ मग म्हणली असं तसं ठीक आहे म्हणलं. असल तर केल्यात असं तसं मग म्हणली काय सांगाल्या त्या तनुजाला ते हेंच काय अस ते बाई पोरं काय कराल ते पोरीना सांगायचं आणि पोरी काय कराल सांगायचा संबंधच काय येतोय नाय मी म्हणलं दुबेर सर पण म्हणलं आम्ही पण त्यांचे स्टुडंट आहे त्यांनी पण त्यांचेच स्टुडंट आहे मी म्हटल त्यांना कॉलेज तेवढं आमच्यातलं एकट्याला पण त्यांनी अर्चे अजून विचारलं नाही की तुम्ही कुठं ॲडमिशन घेणार हाय? किंवा तुम्हांला मार्क किती? पडल्यात
वा
विचारलात का आणि त्यांचं तेवढं ऍडमिशन करून दिलंत म्हटलं मग आम्ही पण त्यांचे स्टुडंट हुतो ना? तर म्हणली आम्हांला तर कुठ विचारल्यात आम्हीच भीक मागत त्यांना फोन करत माग माग गेलतो म्हणला कशाला करायचं मग म्हणलं फोन
ए सोड तिला काय सांगात जाऊ नकोस बाई तिला काय सांगत जाऊ नको सरांबद्दल तेन
सरांबद्दल काय सांगितलं नाही ग सरांबद्दल काय म्हणलं नाही मी ती पोरांच्यावरन मला बोलली पोरं जर काय चांगलं करत असतील तर कॉल कट होईल बघा आता दाद्या परत कर काय
थांब थांब मीच लावतो कट करतो
लाव परत
हा